हॅलो हां.
अरे हे कायए मायक्रोफोन? ती परमिशन मागते की रे.
हा.
ते नाही. बॅकग्राउंड ला पण असतय काय? ह
नाही नाही.
हम
मारखा अभ्यास आता दहा मिनटं काय बोलायचं? हम्म.
स्पीकर वरच येतोय डायरेक्ट फोन.
अरे कशाबद्दल तर माहिती सांग तिकड व का हम्.
ती नाही. ती कॉल लावतीये बघ तवा. डबल आवाज होती. फोनचा. माझा आज पण एवढा वाजला नाही फोन.
अरे ते विषय काय झाला अजून तिच बाच पण फिक्स नाय. म्हणजे कसं? आमच्या घरा बसलं तरी माणूस नाही म्हणलं नाही का तुला? मग त्यानं जोडणं बहुतेक लावल्या. म्हणजे त्यान सांगितलं असं असं हाय - काय चांगल अं ते- मग त्याचं बहुतेक मन बदललंय. कारण परवाच सांगून गेलाता दोघांस्नी पण नाही सोडत म्हणून आणि आता- नीट बोला लागला.
ऋल उद्या सोड. आपला हा म्हणलात ना आता बास झाल.
तर म्हणजे बोलतो तर म्हणलाय बोलवून घेऊन बोलतो म्हणलाय खरा. सध्या तर त्या कंडिशन मध्ये नाही आहे बोलायच्या. अरे नाही आमच तुला माहित नाही. आता कसं आहे काय उपयोग नाही त्याचा विषय सोडून देणार. काही लई नाही. लय वेळ लागत नाही.
एकदा नोकरी लागली कशाला काय बोलतात.
अरे बोलायला काय संबंधच नाही आ इथ. काय विषय झाला माहितीये काय दुसरीकडे बघितलेलं मग हे नाही म्हणून बसलं. केलं तरी ते असून नाही तर नाही.
असं हाय व्हय.
हम् म शेवटी इथपर्यंत आलंय. बर तू अजून गाड चालू करलास.
उूर तररलार त आता का आमला
उतरली काय चालू ठेवलेलस काय गाडी.
नाही काय माह रे पावसामुळे होत, असणार आहे, लावली की, बॅटरी बंद उतराय लागला.
बॅटरी लाईफ सप्ली काय बघ.
हो लाईट पण लागल ना फक्त आपली एलईडी लाईट लागल्या.
हो ते रेड ऑइल मुळे होता असणार चालू ठेव.
रेड आईज मूळ उतरत असणार आहे लवकर. नॉर्मल चालू केलं पण ते चालू राहतात.
हा आ. त्यांच्या मोबाईल धरून माझ मान दुखाला गेले आता.
त्याला किती दिवसांचा टास्क आहे.
दहा मिनिट.
दहा मिनिट कंटिन्यू. त्यास नाही काय मिळत हच्यातन त्यासनी हच्यात
अरे मार्केटिंग होत, नाही का मार्केटिंग होत, नाही का,
मार्केटिंग.
गाडी का चालू आहे ना जाऊ तिकडे आता उद्या सकाळी बघू
इनकम विचारा लई की मंथली इयरली
होय अरे हा गव्हर्मेंट अप्रुव्हल आप रे यात जर तुला म्हणजे जे बेरोजगार आहेत का नाही.
हा.
त्यांच्यासाठी ॲप हाय हो.
बरं मी दोन लाख टाकली गी. हम्म ह काय नाहीत अरे मी काय नाहीत. ते टाकले आणि ऑ आदर मध्ये काय लिहले माहितीय त काय लेबर वर्क म्हणून टाकलेय.
ह लेबर.
अरे काय नाही ते खेळ केलाय ॲप संग.
खर काय विषय नाही टास्क यायल की, आता हे मला काय सांगितलं माहितीय आहे का, आता मी असं पाच जणांना फोन करायचा आहे मला. हा आता तू दहा मिनटे गला शंभर रुपये मला मिळतात.
म्हणजे एकट्या संग बोलल्या वर शंभर. काय पाच जणां संघ बोल्या व पाच जण संघ एकट्या संग मिळनार. हम्म हम् मग तुला पाच जण पहिला जोडाला पाहित.
कायती सर
घरातली मी पण मग तेच करत बसतो बघकीी आता तुमच्या घरातले सगळ्यांना फोन लावत बसतो.
अरे अजून एक ग्रुप एक आहे हचा या ग्रुप त्याल्या घरी परणार किंवानाव न त्यातलाना मोडला बोस काही त्यांना सांगच या अशा मला आ करता म्हण आ फोन का म्हणून तो म्हणा लावला म्हणायच बोल तर बसत नाहीच्या
विषय काय आहे. आत काय काय लिहिली माहिती काय टायपिंग रीडिंग असले लिवले
होय अरे मग तेच की आपला काय करायच माहित आहे एखादा असा व्हिडिओ येतोय.
व्हिडिओ येतो व्हॉइस मेसेज येत त्याला टायपिंग करायचं.
हा चलाव चला होय. ते वॉइस मेसेज येतते त्याला टायपिंग करायचां आणि ज्याला व्हिडिओ येत त्याला वॉइस ओवर द्यायचा
चांगलाय बघू अ कोण वापरले का हच्याे आधी जास्त दिवस वापरल्या कोण आहे का बघ मग बघू
रिकाम
म्हणजे लगेच जागे ्यालाी येतय काही महिन्याभराने मिळतय का कसं आहे.
नाही नाही लगेज विडोल होेतात लगेज भेट्रन होतात. रिकाम
ऐवढ स्वस्त ऐवढ देणार कोणी मी तर आज पर्यत बघितल नाय
याला टाककी ऐक आपल्याला गुगल ऐक मी गुगलला त्यां सगळं सर्च करून बघ
हम्म हम्म तुला घेऊन झाला तीन चार दिवस
दोन दिवस झालेत आज तास कलाय
अरे टास्कध एक अवेलेब आल कनी मग टास्क अवेळी येतेय. कवापण येऊ शकत.
रिफ्रेश करायचं रे, हा ते कवापण
अरे माझा फोन जाळाय मी, सगळ डिलीट मारलं फोन मधल.
आ रा रा रा. ते निशाला म्हून देऊ काय यावर न घेवा ना काय तेे आता.
होय उघंच उचलायचं काम सोडून दे मणाव त्याला
रिकाम
भास्कर म्हणावते आता तस
ब करतो कसं म्हणतो. बर भा आज काय टायमिंग स्लो चाललंय
किती किती मिनट झाले चार मिनिट अजूनच अजून आहेत. आजून नाही सर मा माांडूकाली एका बाजूची
कारे मोठ ठ ब की खाली
अ खाली ठेवून काय येतं का स्पीकरवर ठेव तोस का
रिकाम. रिकाम.
मग मला अर्धा दोन तासाचा जरी आला तरी चालतय मला.
काय. कर आ होय.
सांगलीला जातान चालू करायचं दोघांचं, तसच चालू ठेवाय
हे बरं आहे रे बेरोजगार हाय. त्यांनचं तेवढीच इन्कम होत्या, साईड इन्कम
बघू आता,
आपल्यासारख्या कॉलेज पिरिडला.
कॉलेज चालू झाल्यावर, आपल्याला काय करता येत नाही.
होय. कॉलेज चालू झाल्यावर काय पण, नाही कधी पण केलं, तर चालते सोड हे असं काय नाय.
महिनाभर अधी केलो असतो. म्हणजे आतापर्यंत काहीतरी काढलो तर असतो रे.
मला आता सांगितले.
त्याचा विषय काय माहितीय काय डायरेक्ट. तू कॉल कशी केला हेचा वरन, काय तर त्यात ऑप्शन येतोय टास्क आल्यावर.
ट्रस्टेड अॅप आहे, सोड काय विषय नाही.
ते कॉल लागल्यावर कळाल मला.
कॉल उचलनात कोण, बगु आता दोन दिवसान मला आल तर बरं टास्क, लगेच याला पाहिजे उद्या.
रिफ्रेश करत रहा. लगेच काय मी दोन दिवस थांबलोय, मग आलाय मला तुला वेगंळ येईल. तुला फोन‌ फ्रेंड येणार नाही, तुला वेगळा येणार.
हम्म, कराय सारखं असुदे म्हणजे झालं.
नाही नऊ मिनिटं, कुठ झाल्यात. दहा मिनिटच बोलायचे, बारा मिनटाच्या पुढे जाऊन चालत नाही.
मला अर्धा तास झाल्यागत का वाटलंय.
मला पण वाटा लागते
माझं इथलं काम तर आवरलं.
लवकर आवरलास की,
ते खेळाय जातोय रे, दररोज लवकर आवराय पायजे.
तू पण चालू केलास काय?
व्हय मग,
हॅलो, कस काय आज असतय ते,
अरे त्यात लै नियम असत्यात, बाबा डोसक्याला ताप होतंय. होय खेळतोय की, अरे आमच्या इथली जात्यात रे खेळायला. बक्षीस मारते, दोन दोन लाखाच बक्षीस अस
मला पण शिकव.
इकी खेळाय दरोज.
यतेय ये दहा मिनटे कंप्लीट झाल्यात.
अरे बारा बारा वाजूपरेन बसलेला असतोय आम्ही, हा बारा वाजूपरन बसलेला असतोय बगं म्हटलं.
आज अक्षा मी स्नॅप टाकलेला बक्की
तू बर
ओके
हा हा बघितलंच काय का सगळं ज
बघितला बेटला म्हटलं ह गाडीच पर ना आता
पूर अशी गाडी अर्धी उडलेली
इप वीटला दे
आरती बडवलेली
सोडून इचला क नाही तिथंच गाडी
हा आणि
तेवढच राहिललं गाडीच आणि ठेव ठेव टायमिंग झाली
हां